आमच्या इथं आता सध्या तर ऊस पाला
हा. मग ते पाला काढं नाही लागत अस.
होय पाला काढायचा त्यात होय पाला लागतो उस पाला. हत्ती गवत. परत वाळक गवत ते. डोंगरी गावत असते ते वाळ म्हण ज्या उन्हाळ्यामध्ये कापलेलं असते वाळेल.
हा
ठेवत तेत पिंजर म्हणजे त्याची वैरन.
हा हा असते तुमच्या तिकडे ते तिकडे भात असल्यामुळ असेल ना हा.
परत आणि बरेच काय काय तसं माणसं पाजरी व. तिला करत.
हा.
मग आमचं काय अस एवढं हे नसल्यामुळे आम्ही काय हाती गावत आणि हेच असतें मकाय ओला मकाय सीजन असतो य
हा.
होला मग काय कासतोय. मग कौशल्याला काय जास्त हे. आहे हे करतात ते कुट्टी बॅग ब सायलेट बॅग करतात.
हा.
हा मक्क अस आहेत कि ते वाळवून ठेवतात काय तुमच्या.
हा वाढवून ठेवच्या जरा असं सोपत असं गल हिरवा ज फिरत नाही.
हम्म.
एक आवाजचा वेळ आला येतोय का माझा तुम्हाला.
होय होय बहुते रेंज नाही वाटते.
रेंज काय वाटत बहतेक मला पण अस. वयला आले.
हा हा.
हा.
हम्म
आणि काय मग
काय नाही बघा मग त्याला ज नरना पेंटते
जनावरांना पेन ते गोळी गोळी असते ते पशुखाद्य म्हणून गोळी
हम्म हा हा
चा कोंडा परत गमगुसा कोण कोण मक्क असले की ते मक्क भर घुन घालत्यात ना जास्त अस की नाचं भर घुन घालत
हा हा
ते अस असतच
हम्म हम्
जनावरांच्यात पण हच्यात फायदा ल आहे पण केला तर ह जना व्हा लाग नाही नाही आता आमच्या इथले इचलकरंजी जवळ का नाय अब्दुल्लाट म्हण आहे का
हा
ती महिला तिला एक एक लाख रुपयाचा पगार होता ते आता इंजिनिअर का काय अशी होती म्हणजे ऐंशी नव्वदच्या तर आसपास होता पगार तिला आता ती एवढी मुरा मुरा अशा मग चांगल्या जातीच्या असत त्या एक दीड दीड लाखाच्या तसल्या मशीला गोटा केलाय सध्या तला आ महिन्याच्या आधीच म्हणे एक एक लाख रुपय आपले इनकम मिळत
मिळत्या हा हा म्हणजे कस डोक चालून ला तर मत धंदा होत
होय होय भरपूर आणि त्यात पहिल्या जरा पैसे गुतवायचं मशी आणाय पण त्यासारखा फायदा असं काय आहे तिकडे पण प्रत्ये सरा तन तीन चार चार दोन दोन कुणाचे तरी एक नाही प्रत्यची जिंती सात सात आठ नऊ दहा अशी जनावर आहेत
हा हा जर्शी पण असतील कि जर्शी ग ते काळ्या पांढऱ्या जर शिव काळ
काई हा त्या जर्शी ते आपण आहेत आमची एक होती परवा विकली ती गाब
का हो जाईना हा त्याला खातच ल लक्ष. तेज ते लय अस लक्ष देऊन करायला लागत.
कराय लागते. ते होय मगं एक मुरा हा हरियाणा म्हणतात ते होय होय आणि एक गं दोन आत्या आणि एक घ्यायचे म्हणा लागल्यात गाय नाही तर म्हैस
हा हा.
हम्म. तेवढं आपल्या घरात बसून तेवढं हे केल करतात नाही सासु सासरा तेने नसले तर मी दूध काढतोय मगं,
होय होय हा हा. नाही पाहिजेच हो.
पाहिजे चालते दहा दिवसाला आता हे होते
बिल येते का तुमचं?
आणि काय मगं तुमची म्हैस पहिल्यापासून?
हा पहिल्यापासूनच आहे. एक मस आणि एक देशी.
हा हा. हा हा होय काय हा हा..
गायी कसं असं संकष्ट त्यानी करत त्यामुळें ती पुजायला ठेवल्या. आणि म्हैस तेवढी हाय. दुधासाठी, हम्म कुठ लय देत. नाही तरी पण घरचा
होय होय कुठं आहेत.
घरातच सकाळी अर्धा लिटर, संध्याकाळी, अर्धा लटर लागते आमच्यात कोण दूध एवढं खात ठेवून घेते जास्त. बासुदीं त्येन नाहीतर संध्याकाळच असं.. दूध चपाती. कोण खात नाहीस शक्यतो दूध भातच. हम.
आमच्यात पण कस म तरी लोक असल्यामुळे खात्यात. दीर म्हणा, सासरे म्हणा, दूध पीत
पित्यात. हा ते चांगलं आहे ओ शरीराला.
होय होय. बहिणा बाई कणी भाता वर दूध घातलं तरी आस खाहीत नाही निवदाच्या भातावर दूध घातलं तरी पण खाहीत नाही. हम् काय? काय रडा लागलाय त्यो?
हम्
हॅलो
अ, हॅलो.
हा, नाही का रडतोय म्हटलं?
त्याला लागतय मोबाईल.
होय. होय.
ते थांब लागते.
हा हा, हा. रिकामा ऑडिओ
मोबाईल लागतोय तेवढ्यासाठी. रडायलाय. काय नाय बगा.
हा. हा. हा एवढा पूर्ण हुदे. उद्या मग उद्या आणि करतो तुम्हाला हा. ते पाच हे केल्या शट पण काय सबमिट करता येत नाही व्हय.
अ नाही येत नाय.
त्या तुमच्या त्या मैत्रिणी म्हटल्या येतय चालतय तस काय नाही.
माझं झालंय तसआता काय माहित आम्ही पहिलं टास्क केलत ते असं क्रमानं केलतं ना.
हा, हा.
चालतय आदिमदी मं खरं मग एका व्यक्तीला पाच हे कॉल करायचच आहेत.
करायचय मग ते हे कस एकदम होते नाही मग आता नाही मला ते ज माहिती पण भरायची आ आता नाही करत हो उद्याच तुम्हाला करतो म दुसऱ्या नंबर बगु या.
बर बर चालते मग ते ते म ती मैत्रीण.. करूया म्हणाय लागल्या मग तीया सोबत बोलणार असल तर बोला.
आता नाही वेळ कारन जरा मिस्टर एक वरडा लागल्यात त्यांना माहित नाही काय केलय ते. ते मी माहिती भरत म्हनून आलंय ते व्हय व्हय.
मग आणि काय?
सांगतो उद्या. कसं काय. काय तेज्या मूळ हा हा व्हय.
हा आ. आणि काय म पाऊस जसं आत्ता शांत झाला बघा.
लाईट गेली तर पोर हे खुळ्यागत होतेय.
होय. आमचं चार्जिंगवरचा बल आहे हो हा
हाय पण ते लई उतरल्यावर उत्तर
उतरतय. ते आता आमचा उतरत आलता तोवर आता लाईट आली. आता जेवायचं मग तरी आज किती वाजले? आज लवकरच जेवाया लागणार आहे.
काय नाही बघा, आता जेवाय तर जेवून भांडी घाशे वाजेपर्यंत पण नऊ, साडे नऊ वाजतय मग झोपायचं
तू घासत असतील भांडी
आ होय. दोघीच दोघीच जेवतंय व्हय? होय होय.
हम्म एकीनं घासलं, एकीनं धुसलं, तरी ऐकत
बरं पडतय, व्हय- व्हय ते लई लेट पण होऊन चालत नाही. माझ्या कामाचं, पंधरा तारखेपर्यंत ते पूर्ण कराय लागतय सत्तर टक्के. मग म्हटलं आता आता जरा इथ ज्या मुलाच्या वर दंग्या नाही हित म्हणून मी खाली आलेलो. फॅन बंद करते. हम्म
मग सीझनमध्ये आंबा खाल्ला का नाय?
व्हय सिझन मध्ये आम ब, फणस, आमचं काही फणस नाही सोडा. फणस असतो इकडं खरं ते आमचं नाही. पण एकमेकांना देत्यात की अशा ह्यान आमचं होतं ते काहीतरी त्याला कापलं वाट त
हा.
आंब्याचं थोडं हाय थोडं मगं ते आता परवा गेल्यावर वर्षी आंब लावल्यात, हापूस आंब्याची झाड विकत घेऊन.
हा हा मगं लागल्यात का त त्याला?
नाही अजून लहान आहे अजून.
लहान आहेत होय? नाही ते-
होय लहान आहे झाड होय होय. आपलं पद्धरचं असल की बरं वाटतय हो,
होय होय आमचे पण तीन झाले आहेत. आम्ही खाल्लो आंब भरपूर खाल्ल या वर्षी
होय.
हा खरं वटपौर्णिमेपर्यंत राहत नाहीत ओ होत नाही ह विकत घेऊन कस तेवढच हा. हा किती तारखेळा हाय ओ?
किती तारखेळा आहे काय माहित.
तोपर्यंत
हा हा. तोपर्यंत कस सीझन जरा कमी आलेला असत
होय होय. त्याच्यामुळं. खरं भागाात असल्यामुळे सगळं खायला मिळत ते ओ.
मिळतयं हा.
होय जांभळं म्हणा, कर करवंद म्हणा, जांभळे म्हणा, फणस, तांब भरपूर इकडे काय हे नाहीच नाही असं नाही. हा.
करवंद त्यांना असं विकायला बाहेर जात असतील कि मगं तिथली?
नाही असं खाय पुरतं मुलं डोंगरातन तेन आणत्यात जात जस बाहेर ह काष्टची ते आपल्या इथं कस मान माणसाला शेती तिथन वेळ कुठं मिळतोय ओ खाया पुरत आपलं आणायचं तेवढं होय. हम्म डोंगर भाग असल्यामुळ असतय थोडं थोडं का होईना
हा ते विकत खाण्यापेक्षा आपलं आपलं असलेल बरं ना
असल्याललंबरं थोडं ते आणी ते विकतच कसं चव च असं बहिरलं
हा औषध घातलेले औषध घालून पिकवलेले म्हणा बर बर हा हा